हॅलो. हॅलो हॅलो. आवाजच येईना की हा काय चाललंय आवरलं का नाही स्वयंपाक?
हॅलो हा चाललंय तुझं झाला का?
हा नाही आता स्वयपकाला चालू करायचा मला आत्ता. पोरं आली काय शाळेत ना? हाईत हाईत की तुमची आहे का बरी तब्येत?
हॅलो.
हॅलो हा तुमचे आहे का बरे म्हटलं तब्येत?
लो
रेंज जायला लागली का हॅलो. हॅलो रेंज जाया लागलीया बहुतेक आक्के आवाजच येईना की हॅलो. हॅलो हा. पोरंही ना आली का म्हणजे शाळेेतना आलीत का पोरं. हॅलो. हॅलो. आवाजच का आवाजच येईना तुम्ही थांब, हा बाहेर बाहेरच्या बाजूला या म्हणजे येत्या.
हा बाहेरच आहे मी तिचं रेंज यथे तिथंच आहे. पण थोडा प्रॉब्लेम आहे पावसामुळ.
हा माझ ते माझं पण तसच व्हायला लागलं दोन दिवस झालं ते रेंज जायला लागलीया फोनची
हम्म.
पोर आलीत का नाही म्हटल शाळेसन?
अहो इकडे दोन दिवस शाळेला सुट्ट्याच आहेत पावसामुळे.
सुट्टी आहे?
हो पाऊस जास्त आहे ना इकडे.
वाई भारीच आहे की इकडं. इकडं नाहीत अजून सुट्ट्या नाहीत दिलेल्या.
हम्म नाही इकडं अ पूल वगैरे. हो हे काय घरात बसून दमवतात.
इथे पण आले कि ते खाली होय आपल्या पण इथ खालच्या पुुलावर आलंयच की पाणी. होय होय खालचा पूल बुडलाय. म्हणल्यावर काय ब तुच्या तिक आता बारावी झाली किती.
अन पूर्वा?
पूर्वा आता सातवीला गेली.
होय बारावी झाली अनुष्काची?
होय होय बारावी आता ॲडमिशन घ्यायच चाललंय की पुढं.
हा कोणती साईड होती?
तिला काय ॲकॅडमीला घेतलेलं.
होय पण सायन्स साईड होती का. कॉमर्स सायन्स होती होय अच्छा हम्म हम्म हम्म. मग आता कोणतं घेणार आहे?
आता हॉटेल मॅनेजमेंटचे घेतलय तिन नाही नाही हॉटेल मॅनेजमेंटचं घेतले.
होय हा हा हा हा.
ती म्हणाली त्याच्यात मला आवड आहे. म्हणून ते घेतले आता कोल कोल्हापूरला घेतलय. कस्तुरी आता गुजरातला तिकड आमजार. हा लास्टच गाव गुजरात मधल अंजार.
बापरे ते चांगले सेटल झाले चांगले.
होय होय दोन वर्ष झाली की तरी जाऊन तिला. दोन वर्ष त्यांचं बॉण्ड होत ते आत्ता पूर्ण झालं बघा दोन वर्ष.
हम्म.
आत्ताच या जुलैला झाले पूर्ना सहा
हो ना हा दादातेन बरे आहेत?
आता का हायत हायत हायत बरे.
तुमची तब्येत कशी आहे?
हाय की बरी आय तेच म्हणाल पोरांच कितवीला कितवीला गेलीत पोरं?
हा आविराज आता बारावीला आहे आणि आरुषी आता आठवीला.
आठवीला आहे वय हा आरूषी सुट्टीला आलेली त्या वेळेला आलेली. अविराजला काय मी बघितलेलेच नाही बरेचं दिवस झालं.
नाही तो आलाच नाही चार दिवसंच आला होता तेपण आम्ही नव्हतो त्यावेेळेस आ प्रीती ते नाशाच होते सगळेजण.
चार दिवस राहिला आणि आला हम्म.
हा म्हणजे आत्ता या वर्षी दहावी काय तिजी आत्ता.
बारावी बारावी.
बारा हा हा बरोबर म्हणजे कॉलेज लगेच चालू झाल असलं.
हो त्याला सुट्ट्याच नव्हत्या. ट्युशनला वगैरे चार दिवस दिल्या होत्या. मग तो आला होता तिकड. मग अस्मिता आरुषी होती आमच्यासोब
सोबत पण आल्या नंतर आणि सुट्ट्या होत्या भरपूर.
हा तेच येत होती नाई पूर्वा बरोबर सायकल शिकायली येत होती. होय होय इकडं येत होती नाई पूर्वाबरोबर सायकल शिकायला.
हा.
दोघीजण सायकल मारत होत्या म्हणली मला
दिवस होते मी पण.
हा लगेचच गेला तुम्ही ह्या वेळेस.
हो मला ते तिकड पण कवट्याला पण जायचं होतं इकडं पण आमची हाय चालू आहे आमची. एक जून पासूनच चालू झाली. माझी सकाळी आठ ते अडीच. हम्म आठ ते अडीच होती.
आणि त्या दोघांची.
अ आवीची कशीय त्याची सकाळीच असते अडीच. पर्यंत आणि आरुषीची पण अडीच तीन पर्यंत येतीया ती.
हा म्हणजे खर दे स्वयपाक सकाळी लवकरच करून जाय लाग
हा डब्बे मग डब्बे तीघांचे पण. मला बस बरोबर होतय स्वयंपाक अ हं हं.
हा स्वयपाक काय हे च ना.
हम्म परत मग काही नाही संध्याकाळच असतयं हळूहळू जरा.
व्हय आमच्या सगळ्यांची पण तस सकाळची शाळा.
हम्म.
अस माई पण जातीया सव्वा आटला. सव्वा आटला बस येतीया माहीची आणि पूर्वा लगे त्याच्यानंतर जातीया माही आता तिसरी ला.
होय हा हा हा. तिला काही जास्त पाहिलं नाही पूर्वाला तेन बघितलयं अ हं हं.
ह ह नाही हा ही काही एवढी नाही ना जास्त नाहीयेत. जातंय सोडा इकड खरं कधी तर असं म्हणजे तेवढच पूर्वान नेली तर जात असेल.
नेली तर अ हं हं हं तुमची तब्येततेन बरीये?
हाय हाय.
तुमची तब्येत बरी आहे का म्हणलं?
हाय हाय बरी आहे तब्येत तेच आता म्हणलं स्वयंपाकाल चालू करायचं.
झाला आलेस नाहीत.
नाही ते झा क तरी मध्ये आली गेल्या महिन्या मग तिकडे गावाकडे गेलो. आणि तिकड तिकडंन इकड आलो तोपर्यत शाळा चालू झाल्या लगेच.
काय आता तुम्ही ज्या कस्तुरीचं किती वर्ष झालं आता? कस्तुरीची किती वर्ष झाली आता गुजरातला आण
दोन वर्ष पूर्ण झाली की. नाही नाही दोन वर्षाचा बॉन्ड होता का नाही, तो आता पूर्ण झाला. दोन वर्ष. आत्ता ह्या महिन्यातच झालं पूर्ण.
हो ना हा हा हा नाही चा ल म्हणजे गेली बाहेर आपल्यातलं कोणतरी.
अ ह होय होय तर रुटिंग लागलं तर निम्मी सोडून आल्या ती एकटी आणि राहिली. तिच्या बरोबर की बाकीची थोडी सोडून आली पो मी दोन दोन तीन सोडून आल्या कारण जेवणाच हाल हु ते नाही तिकडं आपल्यासारखं जेवण नाही.
ना आपलं हम्म.
हो तिकडे कसं नुसतं पनीर भात.
हा.
ते आसल जेवण जास्त आहे तिकडे म आता काही करून खात त्यामुळे आता. का एवढा प्रश्न नाहीती का त तब्येत बिघडायला लागल्यावर. ती म्हणायला लागली व हेच करा म्हणली मला इथ कुरिअर करते आम्ही पिट बिट. आम्ही ते तिकडे हिंडत. वर प चटनी मीट कट सगळ.
हा हा हा अरे.
साखर तांदळ नाही नाही पंधरा दिवस फक्त तर झेललाच नाही नाही फक्त दिवाळीतच हि आता चुकूनच आता लगेच मिळणार नाही म्हणून आ ते गेल्या महिन्यात हा मग दोन तीन महिन्यातन एकदा करतोय.
हा बरोबर आहे कि. आणि बाकी दादा ते बरे आहेत? नाही आहे ना चालू आहे फ
हा हा दादांची हाय की पण तब्येत. त्याच्या आता पाऊसान काही का पाऊस चार दिवसातच कसला पडायला लागलाय पाऊस. हॅलो.
पाचच मिनट घटनाच परत चालू राहतो हॅलो.
हो आता दोन दिवस झाले कुठं उघडलंय उघडलेलंच नाही दोन दिवस झाले पाऊस.
पाऊस उघडला नाही का?
हो हो दोन दिवस दोन तीन चार दिवस झाला लगच आहे पाऊस म्हणून तर ते. पाणी वाढलं नाही नदीला. कारण तिकड भरपूर कोकणात आपल्यापेक्षा ज्यादा पाऊस पडतय.
हम्म.
अरे.
आमचा पण आळ आळंदीत नाही ना म्हणून तर सांगितल की जे लोक जिथं आहेत तिथच थांबा म्हणून सांगलेत कारण आळंदीचे पूल दोन्ही बुड लेत पाण्या खाली.
जे आता दिंडीला गेलेली इकडची इकड आण तिकडची तिकडंच राहिली असणार आहेत होय. हाय की नाही आता वारकरी वारकऱ्यांचा हाल.
हम्म.
होय आळंदीच तरी लहानचं आहे काय पूल.
हा छोटे म्हणजे बऱ्यापैकी आहेत. पण लगेच एक दोन पावसात ते होतेयचं भरपूर पाणी पाऊसच झाला कंटिन्यू रात्रभर झाला पाऊस हा लगेचच पाणी येत.
ती चार दिवस एकसारखाच आहे ओ आता आपल्या इकडचं आहे म्हणलं म्हजे आमच्या इकडेच इथंच पाऊस आहे म्हणल्यावर तुमच्या तिकडं जास्त पाऊस असणारयं ह्यज्यापेक्षा.
हा रात रात्रीचा पण असा कंटिन्यू चालू असल्यागत पाऊस आहे.
होय होय रात्री दिवसा काय काय खरच नाही नाही नाही. सगळीजणं म्हणाय लागल्यात आता ही पाऊस घ्या अ हं हं हं हं पाऊसंच प अ हं हं. अ हं हं. वेळानं चालू होय. दोन महिने लेट झाला खर ते चार पाच दिवसातचं भरून काढलं सगळ.
भरून काढलं होय.
पाणी पाणीच करून टाकलयं सगळीकडं.
करतिया मग. बारावी झाली तर रिझल्ट काय लागला?
आता रिजल्ट लागलाय साठ टक्के पडलेत तिला.
ते जेई वगैरे काही दिलती का तीनं.
दिलेली की सीईटी तेनं दिलेली परीक्षा तिनं खर आता ते रिझल्ट पण आल की तेज. ते आता ऍडमिशन घेतली ते कॉलेजच आता एक ऑगस्ट ला चालू होणार आहे.
हा ते तर असतयच कॉलेजचं.
सगळ्यांच लेटच होतयं ना आता प ब ही बी.
हो थर्ड इयर फर्स्ट इयर क ला हेच होतय लेटच चालू होतय.
दोन महिने झाले तरी घरातचं आता चालला का झालं आता पंधरा दिवसात आता एकदा कॉलेजला रुटीन चालू झालं की झालं.
होय मग तिचं पण चालू आपल अ ह सकाळी गेली कि संध्याकाळी हम्म. चालतयं चालतयं हा आणि काय बनवाय लागलायतं? आ काय बिझनेस चालू करायचा चाललय त्यांचा.
त्यांच्या वय ते काय पाईप क्लिनरचं काय काय करायला लागलेत हार
हा तेच तुमला बोलतो म्हटली प्रीती फोन करा म्हणली मी नंतर करते म्हणलं. मग डिक डिटेल सांग म्हटलं सगळ्या बिझनेसच्या त्या. काय काय काय काय कराय लागलायसा काय नाही.
होय होय आत्ताच ते सगळे आता सगळीजन तेच कराय लागल्यात कि ओ. ते आता मोबाईलवर बघून होय होय सोपंय खर ते.
मी आता पहिल्यांदाच ह्यंच्या करून ऐकलं म्हंणलं ब बघाव तरी काय करत्यात.
तेच म आम्ही पण आता म्हणजे मला मोबाईलवर दाखवलं तोवर ते दुसऱ्या दिवशी तीन साहित्यचं आणलं ते. मी म्हटलं की दोन महिने सुट्टी होती त्या सुट्टीत करायला पाहिजे होत अ हं हं सुट्टी सं मूड आल्यावर चालू केेल्यात हॅलो. हॅलो. वेळ संपली काय गं? हॅलो मला वाटलं का काय टायमिंग संपलं का काय. होय तेच कि दोन महिन्यात केलय अस हं हं. दोन महिन्यात म्हणलं केल्या असत्या तर ह्यज्यापेक्षा भरपूर झाल्या अस
हो जरा आयडियाज मिळाल्या असत्या आणि कस त्याची ऍडव्हर्टाईज करायला मिळाले असते आपल्याला हम्म. बघ ते मला तिला म्हणलयं जे जे तुम्ही बनवलंय. हा तिला म्हटलय जे जे तुम्ही बनवलंय ना त्याचा फोटो पाठवा आमच्या इथं पण कोणाला हव असल नाही मी तिला सांगते म्हणलं ऑर्डर देत जाईन म्हणलं तुम्हाला. हा त्यामुळेच त्यांना म्हणलं की मला पाठवा फोटो वगैरे बनवलेलं म्हटलं त्यांना.
हा क कसुरीला पण स्टेटस पाठवेल तिजा बघून त्यांच्या मॅडमनी पण पाहिजे होतित कुरिअर. करा म्हणलीत खर त्यांना अचानकच लगेच पाहिजें हुत दोन दिवसात कसं पोचणार ते. हॅलो पाच सहा दिवस तरी लाग हा पाच सहा दिवस लागतय ना तिकडं जायला अ हं. मी पहिला फोटो टाकला ते हं हं स्टेटस लावल्या लावल्याचं त्यांना पसंत पडलयं हा.